हॅलो हा काय चाललंय काय नाय सहज केला म्हटलं काय करते बघावं.
नाय काय
काय नाय बरेच दिवस फोन केला नाय. म्हणून म्हंटलं तुला फोन करून विचारावं फ्री आहेस का?
आहे की घरातच हाय आता सध्या निवांत हं तुझी शाळा वगैरे चालू झाली असेल ना मुलांची हो आता मुलांची शाळा होते दोन तीन दिवसात चालू हो आपण जरा थोडंस फिरून घ्यायच मग आता वेळ हाय त कुणीक
अं जाऊया असच थोडस जरा चौपाटीला वगैरे मुलांना घेऊन मी जाणार होते म्हणून म्हंटलं तुला पण विचरावं. आणि तिथं जाऊया की हूं जाऊया का म उद्या संध्याकाळी जाऊया रविवार पण हाय. हा नाही सुट्टी पण अजून संपलेली नाही त्यामुळे जाऊया उद्या मग तीकट तीन साडेतीन ला तयार हो, एक चार वाजेपर्यंत निघूया.
चालेल.
आणि मग संध्याकाळी जरा निवांत सहा सात वाजता चालेल चालते ना चा हम मग का प्रॉब्लेम अडचण आहे ना तला दुसर काय.
नाय का अडचण वगैरे नाही काय नाही. नाही नक्कीच आहे माझं जाऊया म्हणून हा चालेल.
बरं बरं चालतय ठीक आहे.
आवरु मग हा चालेल.